हॅलो बोलतेस बरी आहेस का हो हो येतोय आवाज तुला येतोय माझा
हो येतोय व्यवस्थित येतोय अग तू न्यूज वगैरे बघती का संध्या
कुठे अगं टाईम भेटला तर भेटला नाहीतर नाही माहितीये ना काम मोबाईलमध्ये तर येतातच सगळं म्हणा रीलमध्ये
हो हो तेच नाही ते सध्या भेसळचं प्रकरण वगैरे खूप चाललंय असं
हो हो अगं आमच्या इथे पण खूप आता सगळ्यात जास्त तर ते दुधाचे पदार्थ म्हण कशामध्ये म्हण पनीर वगैरे डुप्लिकेट
हो हो तेच अगं मी आताच म्हणजे न्यूज वगैरे पण बघते ना त्याच्यात ते तुकाराम मुंडे ए खूपच कारवाई वगैरे करतायेत ते तर माहिती असेल तुला की नाही अजून
हू हू हू माहितीये की ते माहितीये की खूप ठिकाणी पाणीपुरीच्या गाड्या वगैरे बंद केल्या त्यांनी
हो पाणीपुरीच्या पण आणि अग शिर्डीचा महाप्रसाद आहे ना
तिथं पण म्हणजे महाप्रसादामध्ये पण आणि प्रसादाचे पेढे वगैरे दुकानांनवर असतात ना तर त्या पेढ्यात पेढ्यांमध्ये पण काही तर भेसळ वगैरे त्यांनी काही निरमा पावडर असं ते. काही तरी मिक्स वगैरे करून विकलं होतं वाटतं. मग जेव्हा अक्षरशः दाखवलं ना न्यूज मध्ये तर म्हणजे अ अ ट्रकच्या ट्रक- ते म्हणजे खाली करत होते खड्डा खोदून खोदून ते हे करत होते त्याच्यात बुजत हो ते म्हणजे बघ किती लोकांच्या जीवाशी आणि देवाच्या नावाने बघ ग म्हणजे इतकं घाण वाटलं ना ते कस तरीच वाटलं खरंच.
आणि ते पण निरमा पावडर म्हणजे काय अरे आता दुधाचं पण पण आपण बघतो दुधामध्ये पण ते युरिया वगैरे टाकून सर्फ पावडर टाक फोन वगैरे करतात म्हणजे काय अरे आमच्या इथे पण मागेये ते मी राहते ना तिथ ते तिथे जवळ जवळ एक दोनशे किलो पनीर पकडलं होत नकली. म्हणजे विचार कर म्हणजे हे हॉटेलमध्ये पनीर, कारण की एक अ म्हणजे बोल तर ना डोकं लावायचा विचार आहे की दुधाची आपण एक ली एक किलो एक लिटर दूध घ्यायला गेलं तर सत्तर रुपयेने भेटतं आणि त्याच्यात जर आपण घरी पनीर बनवलं तर अर्धी वाटी पण निघत नाही. मग हे लोकं पन्नास रुप पयला दोनशे ग्राम कसे देत असतील तिथेच लॉजिक आहे ना की म्हणजे जी वस्तू शक्यच नाही तरी ती लोकं एवढं स्वस्त कसे एवढं तर अ म्हणजे बोल नफा कशामध्ये नसतो, म्हणजे नक्कीच हे बनावट असतं म्हणूनच नफा जास्त देतात ना हे लोकं.
हो तेच ना आता मी तर ते म्हणजे तुकाराम मुंडेच ते चालू आहे ना ते अ अन्न विभागामध्ये त्याची ड्युटी आहे तर तर तेव इतकं छान काम करतो. येतोय ना ते व्हिडिओ वगैरे येतात ना ते बघते ना आता आ मी एक व्हिडिओ बघितला अगं त्या च्या दुधात अक्षरशः म्हणजे चांगले चांगले ब्रँड बरं का गोकुळ म्हणू देत चित
हे ना ब्रँड नको ब्रँड नको हे
तर ते चांगले चांगले ब्रँड होते ना म्हणजे त्यान त्यांच्या नावानी ते पिशवींमध्ये भरत होते ते त्याच्यात काय टाकलं. त्यांनी अ पाम तेल अं म्हणतात ना- असं पाणी एक टफ होता घाणेरडा टफ होता त्याच्यात पाणी होतं आणि थोडं तसंच दूध दूध चांगलं फक्त कप भरचं असेल बरं का दूध आणि त्याच्यात पाणी टाकलं पाम तेल टाकलं आणि ते एकदम छोट होल करायचे ते छोट होल करायचे न त्याच्यात काय सु निडल काही तरी टाकून इंजेक्शन असं टाकून ते भरायचं, म्हणजे कळणार पण नाही आपल्याला म्हणजे बघना आपण चांगल्या ब्रँडचे च्या वस्तू म्हणून घेतो आणि हे लोक असे भेसळ करतात.
अगदी अगदी अगं आजकाल खूप अरे मध्ये तर ते राशनच्या तांदळांचं पण आलं नव्ह का ते प्लास्टिकचे तांदूळ येतायत म्हणून. आणि मग मागे तर मी एक व्हिडिओ बगीतला होता त्यांच्यामध्ये तर हे आपल्या घरात जे, कोलगेट वगेरे ज्या ब्रँडच्या येतात. त्यांच्यामध्ये सुद्धा भेसळ आहे म्हणून तर आता बघितलं ना मागे चायनाने जपान. जपान ने आपल्या इतले आंबे म्हणजे अ नाइ घेतले तांदूळ घेतले त्या लोक नाही घेतले म्हणजे रद्द केले घ्यायचं, का तर आपली ज गुणवत्ता, आहे ती चांगली नाइ बोलतात मग विचार कर त ते जर जो माल निर्यात होत असेल आपल्या- तुन तर किती चांगल्या गुणवत्तेचा असेल म आपण तर तेवडया चांगल्या गुणवत्तेचा खात पण नाई. म आपल्या ताटात जे येतय त्याची तर गुणवत्ता काइच नसेल ना.
काहीच नसेल बरोबर नाही माझं म्हणणं काय आता हे बघा आपण शहरात राहतो. आपण एवडे पैशे मोजून त्यांना देतो, बरोबर हाय की नाई मणजे तुम्ही तुमच्या मनाचा जो बाव आहे तो देतो, पण का का तर आपल्याला वाटतं की, नाई हे म्हणजे चांगलं आहे शरीर, आता दूद तर प्रत्येकाला लागतं, जस तुज्या घरी बाळ हाय तू दूध घेतल्याशिवाय राहणार नाई पण दुधात जर अशी भेसळ असेल तर, बघ विचार कर म्हणजे आपण काय वाटेल आपल्याला.
हा आणि मुलांच त्यांच आरोग्याशी, म्हणून तर आता बगतो आपण कितीतरी लहान मुलांना कितीतरी मणजे असे अ आजार होतायेत. कि जे अ मणजे क्वचितच होतायेत, असे पण आजार आहेत. का तर, हे सगळं आपल्या खाण्यामुळे कारण की, कुठलीच गोष्ट जी आहे ते मणजे भेसळशिवाय असेल, अशी नाहीये काहीही अ सुदे मागे तर, मुलांच्या दवामदे पण भेसळ आलं हो माहिती नाइ, ते कप सिरप मुळे किती लहान बाळ मणजे वारली. हा. हे खूप अस बेकार झालंय म्हणजे कुटलीच गोष्ट तुम्ही अ शंबर टक्के खात्रीने खाऊ शकत नाइ की, हा बाबा ही एकदम सेंद्रिय आहे. किंवा ह्याच्याचे काही दुष्परिणाम होणार नाय आपल्या शरीराला, अशी कुटलीच गोष्ट ट नाइये.
तेच, तेच की आणि आपण मणजे मणतो की आणि आपण विश्वास ठेवून आणतो आणि लिहिलेला पण असतो, त्यांच्या प्रोडक्टमदे वैगेरे. पण आता निदर्शनास आलं, मी ते तुकाराम मुंडेची ती हे बगीतली ना, मुलाकात वगेरे तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की, हे जे मणजे बाकीचं लिह लेल आहे, त्याच्यात आम्हाला काहीच निदर्शनास आलं नाही. त्यांनी कारवाई वगैरे केली ना, बगीतलं सगळं चेक केलं तर म्हणजे आशी फसवणूक होत आहे लोकांची. तर मणजे आणि आपण आता बगतोय की, आजार हे जे वाडलेत ते याच कारणाने वाडले असावेत, मला तरी वाटतं असं.
हो आता कॅन्सरचच प्रमाण बगना, किती आपल्या भार तामदे एवड आहे घरोघरी बोलशील ना, तरी एकतरी पेशंट असतोच आणि स्त्रियांमध्ये तर खूप वेगवेगळे मणजे जे कधी आ आता तरी एवढ्या म्हणजे सवलती आहेत कि स्त्रियांच चेकअप म्हणजे म किंवा चाचण्या ज्या आहेत, त्या मणजे सारख्या होतात, पण पूर्वी ज्या वेळी आपल्या आईचा काळ वगेरे होता. तेव्हा ह्या गोष्टी एवडी आधुनिकता नव्हती किंवा एवढी ह्या नव्हते तरी तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी काही नव्हत्या होत, का तर? त्यांच खाणं खूप चांगलं होतं. अ म्हणजे बोल तात ना, विदाऊट म्हणजे केमिकल नसलेलंच खाणं त्यांनी खाल्लं आहे, पौष्टिक खाल्लं आहे. पण आता आपलं तर कसं झालंय की, आपल्याला तर शक्यतो करून म्हणजे कमीच आहे. कि आपण चांगलं खाल्लं असेल किंवा काय?
नक्कीच नक्कीच. म्हणजे आपण तरी ठीक आहे ग, पण आपल्या पोरांच बघ ना तू, आपल्याला तरी थोडंफार भेटलं असेल चांगलं पण, आप आपल्या पोरांना म्हणजे नाही भेटणार तस आणि शहरात तर, मला वाटत शक्यच नाहीये तेे. आणि मी एक सांगू का तुला? मला आहे ना हे बाहेरच वगैरे खाणं आहे ना, अजिबात आवडत नाही. म्हणजे अ आम्ही आधी तरी जायचो महिन्यातन वगैरे बाहेर खायला मी आता ते तर बंदच केलं कारण अशा भरपूर साऱ्या न्यूज वगैरे आपण बघतो ऐकतो ना की याच्यात भेसड त्याच्यात भेस आणी ते स्वयंपाक करणार्यांचं पण किचन वगैरे कसा असतो का माहि
मग काय अगं माझं तर बाळ लहान आहे ना अ म मी तर म्हणजे मी पईले त्याला ना ते जाम आणायचे जे मार्केटमध्ये भेटतं तुला माहिती असेल मी नाव नाय घेत. प्रसिद्ध म आहे ब्रँड तू म त्याचं मी आणायची पण परत म मी एकदा थोडंसा विचार केला की फळं एवढी महाग आहे सगळ्या गोष्टी एवढ्या महाग आहे, तरी हे एवढं स्वस्तं कसं येतंय. मग मी थोडं डोकं लावलं त्याचे कंटेंट जे असता ते वाचले त त्याच्यामध्ये नुसते ते लोक फ्लेवर टाकतायत त्या -ळांचा म्हणजे त्याचा अर्क नसतोय त्याच्यामध्ये. मग मी थोडेसे असे अ सर्च केले व्हिडिओ वगैरे बघितलं की हो म्हणजे घरच्या घरी तुम्ही कसं बनवू शकता. मग मी आता तेव्हापासून जवळजवळ एक दीड वर्ष झालं मी माझ्या मुलाला घरी बनवल्याला जाम देत् त त्याच्यामध्ये मी बीट सफरचंद आणि अ गूळ हे सगळं टाकून मी घरी जाम बनवते आणि तोही आवडीने खातो म्हणजे मी डोळे झाक् -कुण त्याला देते की हा बीट त्याच्या शरीरासाठी चांगलंय, सफरचंन चांगलं आहे आणि गुळही चांगले म्हणजे असस् सागळ्या गोष्टी आहेत कारण की अ स्वस्त म्हंटलं तर आपल्याला प्रश्न पडलाच् पायजे की बाजारात त ती वस्तू स्वस्त भेटत नाईये मग त्या गोष्ट् की तुम्ही एवढ्या कमी किमतीत देतायच कसं कारण की बनवायला तरी खर्च लागतंच असेल न.
हो. बरोंबरे ना आणि नक्कीच त्या गोष्टी जसं तू आता म्हटली पनीर वगैरे त नक्कीच् पनी आता दूध आमच्याकडे त ऐंशी रुपये लिटरे आणि केलं पनीरच आपण ते नक्कीच् म्हणजे पाव किलो पण येत नई ते एक पनीर बनवायला गेलं त आणि हे खरंच हो हा आणि खरचे सत्तर रुपयाला न ऐंशी रुपयाला पाव देतात म्हणजे विचार तर न कारण मी ते बघितलं ना अगं मला धक्काच बसला. म्हणजे दुधामध्ये काय करतात ते युरिया पण मिसळतात पाम तेल पण असतं आणि अजु निरमा पावडर पण असतो आणि म्हणजे त्या सांगितलं ना त्या मुलाखतीमध्ये कि दूध फक्त ते काय करतात म्हणे पंधरा रुपयाचं दूध घेतात आणि हे बाकीचे दुसरे जे इन्ग्रेडियंट्सेत ना ते त्याच्यात मिक्स करतात आणि ते झालं म त्याच्यात सगळं मिळून म चाळीस रुपयाला ते आपल्याला दूध देतात म्हण्
अगं मागे मी एक अन बातमी बघितली होती त्याच्यामध्ये एक लिटर दुधापासून त्याने पंचवीस लिटर दूध तयार केलं होतं. म्हणजे विचार कर किती म्हणजे किती घाणेरडापणा म्हणजे का त्याच्यात आपल्याला पोषक असं काहीच भेटत नाई म्हणजे त्यापेक्षा तर ते फळं खाणं तर मी त सोडूनच दिले बोल कारण की कुठलं त्या सफरचंदावरती किती मेन असतं आणि आ ता माझी म्हणजे माझी कोरोनापासून सवय झाली मी जेव्हा पण फळं आणते किंवा भाज् आणते ना त मी पाण्यामध्ये मीठ टाकून अर्धा तास तरी ठेवते आणि मगच त्या भाज्या फ्रीजमध्ये किंवा खाण्यामध्ये वापर करते.
हो माझं पण तसंच आहे मी पण एकतर विनेगर टाकून धुते नाहीतर पाण्यात मीठ वगैरे टाकून थोडं कोमट पाण्यात अ धुते. व्हिनेगर ने पण भाजीपाला असतो ना व्हिनेगर साठी खूप छान असतो त्याच्याने पण भाज्यातलं ते सगळं आणि आणि भाजीवाले पण कुठं पिकवतात वगैरे ते आपल्याला काही कळत नाही माग तर मी एक व्हिडिओ पण बघितला त्याच्यात तर ते नाल्याचं पाणी असतं ना त्याच्यात ते भाजीपाला धुतलेलं त्यांनी, अरे बाप रे! आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध, दूध हा प्राथमिक स्रोत आहे ते प्रत्येक घरात लागतो त्याच्यामुळे हे दुधामुळे जास्त दुधामध्ये ते जास्त भेसळचा प्रकार आढळतोय.
नक्कीच नक्की. आणि सगळ्यामध्येच आहे गं असं बोलाय गेलं ना तर अशी एक वस्तू भेटणार नाही की ज्याच्यामध्ये भेसळ नाहीये. आता तर त्या नारळाला सुद्धा इंजेक्शन देतायेत पहिलं तर ते नार तरी एक असं फळ होतं की त्याच्यात काही केमिकल नसतं पण आता त्याला सुद्धा इंजेक्शन देऊन त्याच्यात सुद्धा ती गोडपणा आणतात. चालतय मग आता. ह तर ह्या विषयावर बोलायला गेलो तर भरपूर बोलू पण आता जरा कामं आहेत. मग नंतर बोलूया आपण हम्म चल बाय, बाय.